हॅलो
हम्म काय चालय.
जेवलास काय?
होय जेवलो की. तू?
हो जेवले की.
काय नाय बसलोय तेच प्रोजेक्ट करत. तू झालंस.
बरर मी तुला हे सांगायला फोन केलेला. आता हम्म श्रावणात वगैरे. अष्टविनायक दर्शन ला जाऊया काय म्हण. अष्ठविनायक आपल्या महाराष्ट्रातले पहिलं. कस मयुरेश्वरा आहे मोरगाव ला. पुण्यापासून जवळ आहे, पुण्यापासून साठ किलोमीटर वर येतो. आणि मग तिथून मोरगावचा मयुरेश्वर. गणपती पासून सुरुवात आहे. ते मोऱ्या गोसावी म्हणून होते ना. त्यांनी तो स्थापन केलाय स्वयंभू आहे. मग त्यानंतर मग अहमदनगर मध्ये. सिद्धि-विनायक आहे, मग त्यानंतर बल्लाळेश्वर. पालीला आहे मग वरद विनायक. महाड ला आहे. असे सगळे करत चिंतामणी. थेऊरचा पुण्यात येतोय त्यानंतर गिरिजा. म्हणजे अ लेण्याद्रीचा पुण्यात येतोय परत त्यानंतर. तर विघ्नेश्वर ओझर ला हे ते पण पुण्यातचथे. पुणे पुणे जिल्हाच येते ना ते म्हणजे पुणे. जिल्ह्यात बघ एक क. ती पाच सहा गणपती पुणे जिल्ह्यातच आहेत त्यानंतर. महागणपती अ अ रांजणगाव. तो पण पुणे ह्म्म तो पण पुणे डिस्ट्रिक मध्येच येतोय. मग म्हणजे. पुण्या जिल्ह्यात किणी एकूण किती बघ सहा गणपती आहेत. दोनच तेवढे ह्म्म हे. ह्म्म रायगड ला एक पालीचा आहे. आणि अहमदनगरला एक सिद्धिविनायक आहे असं आहे. अ म मोरगाव पासून सुरु करायचं आणि परत अनेकदा. अम् अ मोरगावलाच यायचं परत पूर्ण केल्यावरं अष्टविनायकची यात्रा. असं दोन दिवसात दोन ते तीन दिवसात आपली होईल काअष्टविनायक. सगळे हम्म तिथले आपल्याला. हे पण बघायला मिळतील ना बाकीच आणि काय असतयं ते. साईडच हम् लेणी वगैरे. हम्म आहे तिथं.
बाकीची पर्यटन स्थळं आणली.
हम्म. हम्म असं म्हणजे लेणी टाईप अ आहे ना ति. तर लेण्याद्रीचा त्यानंतर हम् म्हणजे. एका दिवसात पण होऊ शकतय खरं खूप दगदग होणार ना. हो की नाही त्यापेक्षा. हम् दोन दिवसात केलेलं बरं मग आपण. स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकतोय किंवा. ते यात्रा बुक करतात तिथून करू शकतोय आपण आणि. जाऊ शकतो हूं मंग आता? कस करायचं तेच विचार करायला म्हणलं आतापासूनच. तुला सांगूया म्हणजे. म आपल्याला पण पुढचं नियोजन, करायला बरं सगळ्या.
हा हा!
हूं गोष्टींच म कसं जायचं कोण, कोण जायचं. कधी जायचं किती तारखेला जायचं.
हा!
मं हू सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत ना?
होय!
हू म तिथं खाण्यापिण्याची व्यवस्था. त्यानंतर राहण्याची व्यवस्था, एक दिवस राहायला लागलं दोन दिवस‌. त्राहायला लागलतर, आणि वर आणि परत ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स. पावसाळा या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे ना. हू मंग! मग दोन दिवसाचे तीन दिवस लागले तर काय. कुणीकडं राहायचं, काय काय करायचं. ते सगळं बघूया, आपण ठरवूया, दोन चार दिवसात. तो पहिला, पहिला सातशे एक. किलोमीटर तरी होणार सगळं मिळून, होय की नाही हू सात शे किलोमीटरचा प्रवास होईल हं. बरोबर हे ना. हू मंग आता कसा प्रवास कराय चामं ते बघायचं मं. नद्या आहेत कोणत्या, कोणत्या. आणि सिद्धिविनायक मंदिराजवळ वगैरे. बघूयां आता काय, काय. मग तसच पुण्यातला हू! काय ते दगडूशेठ हलवाई पण करून यायचं. चालतं की म. हू असं होतय. मं दगडूशेठ हालवाई पण छानच आहे ना तो. पण गणपती प्रसिद्ध आहे होय की नाही.
त घरात बऱ्यापैकी जणांच्या गणपती तोच असतोय.
होय गणपतीत त्यांचीच मूर्ती असते तेवढं. तिथ पण ना मी एकदा पुण्यात गेलेले आरतीला गेलेले संध्या काय च्या त तिथं बसून लोक आरती करतात बाबा. अ इतकं जास्त वेळ करतात ना म्हणजे असं बसून. आरती छान म्हणतात अगदी सगळ्या आरत्यां सगळ्या प्रार्थना. आपल्याला छान वाटतं अगदी.
हू लयी प्रसन्न वाटते पन.
हो एकदम प्रसन्न वाटते.
होय!
मंग.
तो गणपतीत पण आपल्याला.
होय प्रसन्न वाटतयं. नाही तर मंदिरी छानच आहे. आणि तिथं असं सरळ दर्शन पर्यंत म्हणजे आपण असं मूर्तीच्या जवळ जाऊ शकतो दर्शनला.
होय.
हम्म त्याम
कधी आश्चरीत
होय गर्दी असते भरपूर खरं छान वाटत तिथं.
होय.
हम्म आणि? मग बाकी आणि काय म्हणतोयस? मग खाणं पिणं पण वेगवेगळ्या ठिकाणचं आपल्याला काय काय खाता येईल ना?
होय.
होय की पुण्यात काय आता सगळीकडचं सगळं मिळतेय.
हम्म.
होय होय. आणि सगळ्या देवस्थानच्या इथं आता हे पण झालय सुधारणा पण झालेत. त्यामुळ काही मी आन् होय काय मिळायची अडचण येणार नाही.
हम्म आपलं पण सगळं हे चाललंय ना काम
होय अंबाबाई मंदिराची पण सुधारणा चालू आहे ना? विकास आराखडा मंजूर झालाय.
सगळ्या देवळांच चालू आहे होय. अंबाबाईच झालं. आता ज्योतिबाच पण चाललय.
होय. होयच की मग तेच तिकड पण आता बरीच प्रगती झाली असणार आहे ना?
होय.
हम्म आणि आता होय - होय याच्याम् ते अष्टविनायकाच ते त हे मोरगावला पण चांगली सोय झाली असणार आहे आता.
होय.
हम्म मी गेलेले माग तू छोटा होता तेव्हा तू आलेला बघ माझ्या बरोबर. आपण छोटे असताना. आजोबा असताना गेलेलो. सगळेजण सगळ्या मुलींना घेऊन. तु खूप छोटा होता. तेव्हा मोरगावला गेल तूला आठवत नसेल आता हम्म - हम्म. तेवढा मोरगावचा गणपती बघितला होता. तिथून जेजुरी पण जवळ आहे ना? खरं जेजुरीला खूप पायऱ्या चढाव्या लागतात. आता काय माहित नाही. पण त्यावेळी लागत होता बाबा जेजुरीला पायऱ्या चढाव्या.
हा हा.
हम्म ह् भरपूर पायऱ्या आहेत.
हम्म.
हम्म बघूया आता कोण कोण येतय आपल्यासोबत. ब मी काय? म स सुट्टीत आता काय सिनेमांचा प्लॅन करूया का काय? बाहेर जायचं प्लॅन करूया? काय करूया?
बघूया आज बघूया आजू उद्या जावूया?
हम्म त्याच्या आज उद्या लगेच कस शक्य आहे? बघूया की सगळ्यांना विचार. सगळ्यांना विचार. जरा पाऊस चालू हो दे म्हणल. म्हणजे जरा धबधबे चालू होत्यात रे. जरा धबधबे असले की मजा येतेना?
हम्म.
हम्म आपल्याला इथल्या - इथं सातेरी जवळाय एक. एका दिवसाची ट्रीप म्हणलं तर.
हा सिनेमाचं म्हणलं. सिनेमाला बघू कधी जाऊया?
तिकिट मिळालं पाहिजेत ना?
मीळत्यात की आता ऑनलाईन बुकींग लगेच
होय लगेच मिळतोय? मग मग आईनॉक्सला मिळतय का कॉल कर मग. हम्मत बघते मी नियोजन लाव ते मग दोन दिवसात याला जाऊया आपण सिनेमाला जाऊया. मग बघूया. चालतय. हा. तर तुझा अभ्यास चालू ठेव.
होय.
होय. हम्म. बर.
हम्म बाकी काय आणि?
काय नाही. बघा तेच म्हणलं. आता डोक्यात विषय आला. तर तुला म्हणलं फोन करूया आणि विषय सांग या परत काम - कामाच्या व्यापात राहून जातय सगळ्या गोष् टी हम् मग म्हणलं आत्ता डोक्यात आलय तवर काय -काय हम् ते बोलून घेऊया तुझ्या बरोबर हम्. परत नंतर सगळं विसरून जातय. काय तर कामात लागलो की आपण. असं होतय. ते चांदी मध्ये ना? आता ब्रेसलेट पण आलेत आणि ते मंगळसूत्र पण आलेत ब हा - -
होय ब्रेसलेट आता पाठवले सगळ्या मित्रांना माझ्या. मंगळसूत्र काय - - कोण सांगत ना म आता. मग ब्रेसलेट चेन वगैरे सांगितलं मित्रांना पेंडंट किंवा कानातले पण असले तरी घेतात.
मग कानाातले पण आहेत बघ. हम्म. आणि चांगल्या क्वालिटीच्यात हा. म्हणून चालतय. बघ -बघ आणि सगळं. आणि मला काय ते सांग म्हणजे एकदाच आपण ते ऑर्डर घेऊया आणि घेऊ. हम्म. देता येते ना मग. जॅकेट बघितलास काय? जॅकेट आधी बघ.
फोन केलेला. ते काय परत फोन आला नाही मला तिचा.
म त्याला आणि एकदा फोन कर. नाही तू घरी जाऊन ये संध्याकाळी. आणि म्हणाव तूच घालून आलायस माझ जॅक थेट ते मला दे बाबा माझं -माझं जॅकेट.
होय होय सांगतो की, कान आता पाऊस चालू झालाय होय. लागणार होय.
होय त्यामुळे तू गेते मागून.
हो!
हू घरी आणून दिलेलं नाही ना माग कधी.
नाही, नाही परत पा येण झाल नाही त्याच काय.
हू तेच म्हणूनच म्हणलं.
हू बर.
हू!
हू मं. आता चहा घ्यायच चालते करतो परत मी एवढ्या लवकर कुठ? त जरा आता विश्रांती घेण, मं नंतर चहा घ्यायचा. मग तुला संध्याकाळी नी फोन करतते मी हू! चालते हा ठेऊ काय मं.
चाल ते करतो मणे ओंडाने.
हा हा हा!
पूर्ण झालं पर तुल्ला.
बर हा नाही उनको पेप.